हॅलो
बोलास माया दिदी.
दिदी काय नाही, बसलोय बघा. होय काय कुठे गेल- ता?
आज होय आज गेलते मुलगी गी बघायला आमच्या मुलग्याला.
हम्म मग काय कस आहे मुलगी? मुलगी कशी आहे?
मुलगी छान आहे
मग
मुलगी छान आहे. ते काय? ते पायामध्ये जर पोलिओ आहे म्हणायला लागलेत त्याच्यामुळे ते जरा अवघड झाले हो.
हां हां.
पोलिओ म्हणजे काय म्हणजे लस घेत नाहीत त्याच्यामुळे होत काय ते.
होत काय.
हम्म.
लई माग लागल्यात मुलगी चांगल्या करून न्या करून न्या म्हणून आता आपण करायचं तर कस
होय मुलग्याला एवढ्या दिवस थांबल्यासारखं चांगलं पण मिळाय पाहिजे नाही.
होय आपण बघून सवरून आता करायचं म्हटल्यावर अवघडच आणि एक तर मनाला वाटायला लागलंय गरीब आहे कसं करायचं. मुलगी गरीब वाटाय लागली.
हम्म हम्म हम्म.
मला तर इतकं टेन्शन आलंय ते आता मुलगीच मग होणार कस?
काय नाही होतय लिवलेल असतय.
अवघडच हाय.
हम्म.
मुलगी आहे छान म्हणजे. त्या ह्याच्यातलीच हाय आतीच्या मुलग्याची. मुलगीच आहे ती जवळचीच आहे.
पसंत आहे खरं तर ते पाया नंतर नंतर अवघड होणार.
हा हा टेन्शन काय घ्यायचंय टेन्शन कशाला घ्यायचं.
म्हणजे कसं व्हाय लागलेय मुलग्याला आमच्या... गिड्डीच असल नैतरेखाली म्हणजे असं उंचीला कमी असं मिळाय लागल्यात मग ते...
ठीक आहे आता जास्त बायोडाटा तेन असलेल... सारख सारख येत्यात हो त्यामुळे त्याच्याकड दुर्लक्ष करायचं. जे असते त्यांना ल म्हणजे व्यवस्थय असते त्यांना लगेच करून घेतात त्यामुळे त्यांचा बायडाटा पसरत नाही मग अस होतय मग ज्यांं पसरतात ते तुम्हाला त्याने येतात असं मग आपण जरा आ कशी करायची त्यामुळ कसं तर असतच कुठे ना कुठे जरा बघत राहायचं करायचं
ह
होल चांगल्या दिसल्या की लगेच करून येत त्यात हम
आणि कन काय
हम् किम काय तुमच्याकडे
ते चाले बघून छान आहे खरं ती पायाकडूनच अवघड झाली मला
नाही जव्हाचे तवा जवाचे ते सोडून द्यायचे तेवढं नाही विचार करायचा
तर त्या मुलगीच आता कसं होणार असं वाटायला
का मुलगी का जे नशिबात आहे ते होणारच आहे तुमच्या जे नशिबात आहे ते पण होणारच आहे
आम्हाला कसं वाटायलय आपल्याला मुगायचं का चांगलं अस ना आपण बघून टिकून तसं करायच नाही काम उद्या त्याला पण अवघर मुलग्याला वाटणार आईबाना अस ते बण
बरोबर आहे काय अी
कायनर
हम्म हम्म अ
तेच आता जेवण केले बाहेर बसल विचार करत बसलेलं
करायच विचार करून काय काय होणार आहे काय करता येत असलं तर करायचं म काय आपल्याला नाही म्हटल्यावर आता ते विचार सोडून देण्यातच चांगलं असत
ह
काय म्हणताय मग पण तुम्ही
नाही नाही त्याचा विचार झालेला दुसरं काय नाही चांगलंय मुलग्याला पण ती पसंत पडले ब खर आता पायाकडनं त्याला माहित नव्हतं पायाकडन ते पोले मग आता ते म्हटलं चांगली मुलगीने आता पोलिओ म्हटले आता काय अघडत झालं. म्हणून म्हणायला लागला असं ना म केअर करून घेतला असतो मम्मी म्हणाय लागला खरं पण लोक मला म्हणणार ह्या मुलग्याच्यातच काय तरकोट आहे म्हणून त्यां नास करून आणली असं पण होतंय माणसाच काही जबाचा तोडला हात लावा येत नाही.
नाही च् की.
त्याच माप म्हन म्हणाय लागले तर माणूस असं म्हणणार. मी च एवढी. दोस्त एवढी पई पाहुन आपलीच माणसं बाद असतात ओ. मग काय करायचं असं झालंय. आणि काय.
आणि काय तुमच्याकडे.
हम्म.
काय करायलाय.
नाही नाही ते जरा घरच. काय ते या तिथ शेजारी लग्न आहेत तिथं हळदि आहेत तिथे जाणार हाय मी.
जाणार आहे व्हय मग जेवण तेन केलाय. जेवण तेन केलाय.
जेवण ते तयार आहे सगळं आता चहा घेतला नंतर न म्हंटलं मग. हळदी आहे तिथं शेजारी ठिकाणी. जाऊन यायचं तिथं हळदीला हम् शेजार ठिकाणी. ठिकाणला जायलाच पाहिजे की. उद्याला. नाहीत.
हा हा काय काय मुली. मुलगिला काय सोन तेन आणि काय काय केले.
घातलंय भरपूर झालंस तर जावायाला गाडी पण दिल्या.
हम्म काय घातले मुली. मुलीला सोन ह.
हा काय त्यांच्यात लई असतय. ते शात्र आणि गाडी तेवढी हे केल्या दीड दोन लाखापर्यंत त्याने गाडी. जला मुली तिने काय मागितलं नाही सासरच्या लोकांनी हेनी आपल्या मुलगीला हौसन दिल्या.
हा, हा, हम्म, हम्म, हम्म, हम्म.
चांगलंय हो. आता एक मुलगी म्हटल्यानंतर दोन भाऊ आहेत.
काय ते?
दोन मुलं आणि एक मुलगी आहे त्यांना- म आता मुलगीला देत- नायतर कुणाला द्यायचं म्हणाय लागलेत. त्यांचे हायेत. तशीे इस्टेट म्हणून तिने दिलंय.
हा हा आणखीन - आणखिन काय -नाही.
हम्.
आणि तुम्ही काय म्हणताय म?
काय नाही, तेिथं आता हळदीला जाणार. जाऊन येते तिकडन. बोलवायला आलते. होय मोठ्या आहेत. हळदी होय. एकुलती एक मुलगी आहे म्हंटल्यानंतर- मोट्यांच की हळदी. बॉक्स ते लावल्यात म्हणं तिकडं.
तुमचच आहेत काय मग? तुमचच आहेत का बॉक्स? बॉक्स तुम- आहेत काय म्हंटल? हा ह. काय -
आणखीन काय?
आणि -मग भाड वगैरे किती घेतलंय काय?
काय आता मुलांनी किती घेतलय काय माहिती नाही. हम्म.
हम् हम् काल पण होत म्हणे?
हम्म.
काल पण होत म्हणे भाडे?
हम्म. काल पण, आज पण.
हम्म.
हळदीलाच कि तेवढं एक, दोन, तीन तास.
हा हा कधी आलीत मग रात्री? त्री
आ
रात्री कधी आलीस, मग.
रात्री दीड वाजला याला त्यांना.
हम्म.
वेळ झाला यायला. ते अर्जेंट काय झालं, त्यासनी हा हम्. हाळदीला म्हणजे हेथ ठरलेलं नवतं डॉल्बी लावून हळदी लावायच्या त्यांचं अचानकच ठरलं एकदाचं लग्न हुतय असतय.
हम.
म ते म्हणायला लागले डॉल्बी लावूयात. कुणाची सांगायची म्हणून ती आमची सांगितली. मग रात्री पाहुणे दहाला आणि म्हंटलं एवढ्या वेळाने असं कुठ ला लावायला तर त्यांना अर्जंट त्यांनी लावणार न्हवतीत खर आणि परत परत होईत नाही हौस म्हणून लावा लागल्यात म्हणून म्हटलीत मग गेलीत दहा वाजता इतन गेलीत साडेदाला झोपलीत, जवळच होत नाही तिथं कवठेला. हम्म मग तिथ दुद दीद दिड वाज घरला परत चालेत.
हो हाय. चांगलंय तरी तुमचं डॉल्बीच. फर्निचर आणि कर त्यात बराय आपल निवांत.
हम्म काय मुलं करत्यात, मुलं चांगली येत. चांगली येत
होय, होय.
कुठ पण बाहेर जाऊन देत, लय मुलांना नाव असतय.
हो आहेतच आता, त्या मापाची मुलं.
हम्.
हम्म. होय, हायतच सोड. हा ते कार्याच काय वेळ पूर्ण झाल्या वाटत ह च बर चालतंय मग ठेऊू का? च